हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतय का...
हॅलो...
हा हॅलो...
येतोय का आता आज....
आवाज नाही तिकड नाही यायचोय ना मला आवाज.
आवाज.....
आवाज नाही येते का....
हा बोला ना....
हॅलो हा मग येतोय का.
येतोय आवाज हा येतोय मग.
मगा शहीला गीताला फोन केला... तिला आवाजाच येत ना... हा झालं डेमो रेसिपी करून दाखवलं शेवग्याच्या म पानांचं पराठे. हो कसे करायचे. पराठे मग ते आपल्याला आहारासाठी..... हा.... त्याच्यात मज हा. त्याच्यात खूप काही लोह आणि ते कॅल्शियम वगैरे असत त्यात.... पानांमध्ये म्हणून.... पराठे करून दाखवले त्यांना... काय हा...... काय करताय. हॅलो!
राहिलेले
हा.
बाकी हो इ त्या ना.
काय?
शेतात कराय लावलंय.
मका कापूस हा लावून झालं पण पाऊसच. नाहीय आता काय करणं. हा पाठव म..
हा ना सुरेखा ताई त्यांच्या घरी. ज म्हणते पाऊसला तुम्ही. काय खाऊस नाही घाल्ले असेल ना दिलच नाही असेल ना.
काय के ते पण केवायसी करायला सांगत असेल.
ते सांगणार होती मी तर
आ म्हाग काय तर सगम ना दरवर्षी गेल्या वर्षी पण किती लवकर पाऊस चालू झाला आता, तर या वर्षी तर पूर्ण जून महिना चालला गेला तो.
गेल्या वर्षी आ जून मध्ये पाऊस पडायला लागला गेल्या वर्षी
हम पूर्ण महिना चालला गेला तोपर्यंत पासाून ये हो होत नाही.
आता काही काय नाही. अंजलिताई काय माहीत ती तिथं मत् वर गेली होती ना,
हा तुमच्या
नाही नाही दुधखड्याला आमच्या गावात पण मोठ झाले नाही. चुलच मामा वारले होते.
हो का मग तु्ही पण गेले होते.
माझी सासू आली होती.
हम्म
हा मी काही मी आणि माझी देराणी ना शेतात ग गेले होते पोलिओ करून
हो का आज पण पोलोलिओ राहिलाच होता तुमचा
ते राहिलेले होते ना जे बाहेर गावी गेलेले होते ते आले ना एक समो तो पण आले हो ना, मग असं ठेलेलं आहे ना मग बाजू घेऊ ना
हो बरं तेला उलट
मग ते आपण तर विकत नाही आणलेले ना औषध आहे भोप देऊ त्यांना काय माहिती आहे बोलया एकच दिवस राहत असं वाटलं त्यांना
तसच वाटतं त्यांना एकच दिवसात चालो असं राहत असं वा हम्
बाजून हा हम्म मग असज तोच टाईम गेला आजचा
हा
हम्
माझं पण शेतातलं काझं राहिलेलं श
आमच पण बाकीीवे
हम्म शेणखोट टाकलं होत ना सगळ्या शेतात कचरा देतोयगड हा ते कपड्याच्या्या ह हा सगळे कि मोठ मोठ करून जाडून टाकले पण आहेत अजून आता कधीतरी जावं लागेल. रविवारी गोणी घेऊन जावी लागेल मग ए लाईनेने उचला. चलावं लागेल सगळे पिशव्या वग
हो नि म
आणि गोळा करून झाडावे लागण आता. काय करताय? दिदी शाळेत चालली गेली की नाही? दीदी का तुजी? हम्म.
नाही ना सहा तारे ना सहाला एक होत पण आज सहाला सांगताय.
हा. कुठं दुस दुसरीकडे ठेवल का तिला. हम
ला नंबर लाग अकल कोुला नाही, नाही, नाही, नवोदयला पास झाली ना, जाऊदे ट्युशन ला.
किती वर्ष केल तिन.
किती तिच काय तीन वर्ष ह तीला का पाच वर्ष लागले होते पहिली पासूनच, पहिल्यांदा लॉकडाऊनच्या ति इथ होती मदाण्याला फर्स्ट मध्ये तर लॉकडाऊन लागला मग शाळेत पाठवत होती मी पहिली मधेच मराठी जि परिषद मग तिथून अजून तिकड म्हणा अजून, पहिली मध्ये ठेवून दिल.
हम्म.
हम्म
उलट बर झाल नवोदय मध्ये पास झाले त र काहीच टेशन नाही
सैनिकां पण जुनागड मध्ये नंबर लागला तथला
इतक्या दूर कुठे
जुनागड इकडं असेल पुण्या पुण्याच्या तिकड गुजरात मध्ये अस सांगत होते ते पण काय माहीत
मला पण तसच वागतं ते सौराष्ट्र मध म
हा सौराष्ट्र गुजरात असं सांगत होते ते आम्ही पण स्वर्च केलंय हा स्र्च केलं होत मोबाईल मध्ये सर्च केलं होत तर तिकड दाखवत होते सौराष्ट्र म हो ना
उलट चांगलं झालं
आपण नाही नवोदयाला पाठवता ये इथे जवळ राहण आहे
तुमचा मुलगा पण तो पण इथं सलवतला ना
अ नाही ना
हम्म
नाही बावीश ला का नाही ना आज वर्स पूर्ण नाही झाले बावीस ला तही पहिलाभि शरले जातो पाच वर्ष
हम
ह तिथं नाही पाठवणार त्याला इथं चांगलं शिक्षण आहे ना. जिल्हा परिषद मध्ये चांगल शिक्षण आहे.
तुमच्या गावात. इंग्लिश शिकवतात तुला ते,
ना नाही. परि परिसुद्ध इंग्लिश वाचते. सगळे पहिलीचे मुल वाचून घेता. आता दुसरी मध्ये जे गेले ते,
हा.
काल पण सीमा ताईने फोन केला होता. म्हटलं का नाही फोन करू म्हणू हा.
सिम हा
हम्म ते हम्म.
हा येतय का आवाज? ते पंखा तालुक्याला ना मग तसच होत. पंखाचा हा.
हॅलो. हॅलो.